हो
हॅलो
हा येतोय का आवाज ह नमस्कार नमस्कार अ तेच म्हटलं तुमचा काही मी चांगले आहे ना. तुमचा काय कॉल येतो का नाही.
हा हा नाही नाही. हा मी म्हटलं पावसाळ्या विषयावर- बोलूया का आपण.
हा
हॅलो हा पावसाळा आवडतो का तुम्हाला हो येतो येतो पावसाळा आवडतो का हो ना आवडतो ज तेच ना आवडत. तर माझाही खूप आवडतं- ऋतू जून ते सप्टेंबर महिना असतो की नाही आपला पावसाळ्याचा. मस्त मस्त पैकी ओ आ - जून महिन्यात पाऊस पावसाळा पाऊस सुरू होतो बघा. आणि पावसाळ्यात किती छान सगळं हा हा हा. पावसाळ्याला चिरवा रूत- तू वगैरे पण म्हणतात ना? हम्म काही काही आपल्या भारतामध्ये एकदाच पावसाळा हो असतो, चार महिने असतो आपल्याकडे पावसाळा. काही ठिकाणी इंटरनल अ उष्ण कटी बंदात इकडच्या भागामध्ये दोन दोन वेळा पावसाळा असतो
हो तिकडे
काही भागांमध्ये दोन वेळा पडतो पाऊस
हा
आणि पहिला- पाऊस आला की किती छान वाटत ना, एकदम मातीचा सुगंध वगैरे येतो, हा तसा मातीचा सुगंध मस्त खूप घ्यावा असं वाटतं खूप छान वाटतं आणि मॅडम तुम्हाला पावसाळा पाऊस सुरू झाला पावसाळ्यात भजे चहा वगैरे खायला आवडतं का? हं हा हा चहा बरोबर, चहा आणि भजे हा हा हा तर सगळ्यांचा आवडीचा हा
आम्ही खास बाहेर जातो भजे खायसाठी
हो ना तेच म्हंटल आणि पावसाळ्या मला का आवडतं जास्त करून, कारण की ना पावसाळ्यामध्ये सगळीकडे हिरवळी
हो एकदम छान आणि एक मनाला शांत करणार असत, आल्हाद दायक
हा आल्हाद दायक वाटत, आनंद वाटत सगळीकडे मस्त हिरवळ पसरलेली असत ते असं वाटत की अ हे हिवळ्या रंगाची म्हणजे हे आतरलेल गालीच्याच वैगरे आंथरलेल आहे का? अस वाटत की नाही आणि सगळे
एखाद्या वेळेस प्रवासाला वगैरे गेलं तर, असं एकदम असं सुंदर बाहेर एकदम छान वाटतं अस ह आणि आपल्या डोळ्यांना पण असं शांत वाटत. एकदम असं बघितलं का डोळ्यांना अस एकदम काय? म्हणतात ना एक हे वाट हम्.
मस्त पैकी असं वाटत की म्हणजे सृष्टीने अस काही हिरवा शालू बिलूच नेसलाय की काय, असं वाटायला लागत एकदम मस्त.
पडला की डोंगरावरन पाणी विणी चालवून जातं ना झरी लगेच नको फिरायला आप बस न का विचारू ते पोलिसर ठेवावं लागतात तेवढी गर्दी होती तिथे केरायच्या.
लला ल यातना खूप छान असं म्हणजे धबधबे बघायला मस्त वाटत. त्या मगत्या मजा वाटते ना धबधबेना खूप ठिकाणी अशं तेच त ते रोग कि ती मनमहक आणि अ छान दिसत ना, वातावरण पण कस आनंदीदायक होत. आणि असं पठार वगैरे ह्या जावर रान फुलं यायला लागतात. ते पण खूप छान दिसतात ते रानफुलं वगैरे पण हा पावसाळा म्हणजे पावसाळ्यातच येतात ना ते पावसाळ्यातच चालू असतात.
गोष्ट ह एकदम छान असतो मग त्या
हम्म तेच ना आणि सणांची पण सुरुवात पावसाळ्यातच होते ना सगळे सण पण आपले पावसाळा लागला कि सुरू होतो श्रावण येतो, श्रावण सऱ्या येतात. हा नागपंचमी झालं रक्षाबंधन झालंय. या सर्या गणपती ती झाले आपले हे सगळे सण पावसाळ्यात येता. त्यामुळे तर अजूनच छान वाटत. करता खूपच मस्त मस्त वाटत. अच्छा. आणि शेत पण मस्त येत. हिरवेगार येता, होऊन जातात. पिकं मस्त भरभरून येतात. पिकांच
जेव्हा जेव्हा ते भात असत नाही का? भाताची शेती असे अ टाकलेला असतो भात तेव्हा ते रोप तयार होतो ना, त्याचं बारीक बारीक असतं, तेव्हा एकदम छोटे छोटे तर ते भाताच शेत शेत इतकं सुंदर दिसत असं वाटतं की जत्रा येईल काय? मखमली
मखमली गालीच्याच हा बस बसावं आणि हे करावं असं वाटत हम्म तेच ना पावसाळ्यात तर छानच वाटत पण काही काही वेळेला पावसाळ्यात म्हण म्हणजे खूप पाऊस पडला कि अतिवृष्टी पण होते ना,
हा नाही ते अतिवृष्टी पण हा.
नदी नाल्यांना पण पूर येतात हा. होतात ना कधी बरच वेळाला होत असं नदी नाल्यांना पण पूर पुर येणार त्यामुळे लोकांच्या घरात पाणी वग वगैरे जात वाहून ह काही लोक वाहून जात.
काहीना असं नको वाटतं. हो. पाऊस काहींना चांगला वाटतो.
घरात वगैरे पाणी घुसले नुकसान झालं तर मग हे होत.
एक दृष्टीने बघितलं तर चांगलं. कोनाले एक दृष्टीने बघितल. नुकसानकारी पण जिथे नुकसान होतं तिथे नको वाटतं मला असं.
हा त्या लोकांना नकोस वाटत. पण शेतकऱ्यांसाठी पावसाळा चांगला आहे. शेतकऱ्यांना ह तेच ना आणि पाऊस आला तर शेत
शेती टिकेल जमिनीत पाणी जमिनीतली आर्द्र टिकून राहत.
हा आणि आपल्यालाही पाणी मिळत आपण जे बोरवेल वगैरे तयार करतो ते पावसाळ्या पावसामुळे ते हा म. हा तेच हे आपल्याला तेच ना त्याच्यामुळे तापल्याला आहे कर. आणि कोकण वगैरेच्या भागात तर पाऊस का चिराहायला जाणं. खूप छान.
हो पण पण तिकडे पाऊस काहीच नाही असं पण काय नेहमीच चांगलं असतात. ही घेती रोज तिकडे पावसाळ्यात खूप पाऊस असतो मग त्याच्यामुळे जात. जास्त नाही पण असं असं पाऊसा वे....
पावसाळ्या मध्ये छान वाटत हिरवा हिरवाआणि ह.... मी पण जाऊन आली कोकणामध्ये दोन तीन वेळा पावसाळ्याच्या वेळेला तो एक..... आनंद असा अ वेगळाच असतो.
आम्ही गेलो आम्ही गेलोतो आम्ही वनडे... डे रिटर्न गेलोतो वन डे रिटर्न.
हा ना. हा हा हा.
पण एकदम काय का टे... गली होती आमची वन डे रिर्न एका दिवस. ू वापस आलो सकाळी पहाटे पहाटे गेलो. आणि तिकडून सायंकाळी नि... ो सहाला दुसर दिवशी... पहाटे पहाटे पोचलो घरी
आणि पावसाळ्यात तु हा ना पावसाळ्यात कसं मॅडम आधी लहान मुलं कश ना मस्त पहिज नाव वगैरे होड्यावरैर.... करून सोडायचे आता आताचे मुलं विसरले ते सगळं. पण पूर्वी. करायची ना. मस्त वाटायच आता मुलं फक्त मोबाईल आणि घर अस ब बसतात आता पावसा मुलां हा हा मोबाईल पावसाला बघतात आता पावसात जायला सुद्धा मुलं नको म्हणतात. बघूया पण पहिल्या पावसाला केवळ ओल वयला
आमचे पोरं जातात अजून पण लहान पोरं आहे ना आमच्याकडे ते जातात त्यांना नाही नाही ऐकलं तरी जातात नाही बोललं तरी जातात बळजबरी त्यांना आवडत आवडत त्यांना ते जातात जा बाबा
हा आणि ती मजा एक वेगळीच असते बा पावसाळ्यात खेळण्याची पावसामध्ये आपण असं घरी किती ल तर ती गोष्ट वेगळी आणि पावसाच्या पाण्यात खेळणं हा मजा येत ती गोष्ट वेगळी असते ते वेगळाच असतो आनंद वेगळा असतो तेच म्हटलं मला हा लहान आधीचा आनंद आता तो आनंद नाही राहिला
ह ह मी तर जेव्हा जॉब ला जायची तस जोरात बर पाऊस आला ना तरी तसे ग कधी कधी रेनकोट न सांग नेलेला अशी इतकी जोरात यायची पावसामध्ये असं मला खूप मजा वाटायची पावसात ते जोरात गाडी चालू आहे पूर्ण भिजलेल असं करत डोळ्यातून पाणी असे डोळ्या पाणी जाते पण तरी अशी गाडी चालवाय रस्त्यावर पाणी साचलेलं असलं का जोरात पाणी ओढवर जाईल
पा हम्म तेच ना मजा वाटतेतच ना हा हा हा पावसाचा थोडासा तोटा पण बा पाय चालताना शिंतोडे खूक उडतात कपडे घाण होतात हा हा हा
ला
धून टाकता टाकावे तर लागतातच वा पण सांगते मी असं एक आणि हे वाळत नाही कपडे लवकर तो एक तोटा आहे वा बाकी छान आहे सगळं पाऊससाळा मला तर खुपच आवडतो
हो मला पा
हम् तेसना पावसा निघायचं. राला मस्त पैकी.
हम्म आम्ही जातो ना फिरायला नसत पाऊस पहिला पाऊस पडल का. जेव्हा तिकडे ते वॉटरफॉल वगैरे चालू झालेय का... मग म मैत्रिणी मैतिणीला जाऊ मग मस्त ते दगगदांवर फोटो काढायचे तिकडे ते. तॉल ब... लावलेले अस... भजी चहाचे असं खायचं वेयचे नाश्तात आणि त्यात अजून ते. बके चिकन सॉस...
हा हा कधी कधच असतात उकडलेले हा छान वाटतात हा मी पण असं भरपूर ठिकाणी गेलेली.... पावसाळ्यात आता मागच्याच वळेला भंडार दरायला जाऊन आली खूप छान वाटलं पावसाळ्यात भंडार दरायला हा.... हा तेच ना मस्त हा आ्ही पण तिघ हा तिघी चारी या लागे.... गलो. अ फॉल लागेल वॉटर फॉल लागेल होतो रंध्रा फ फॉल वगैरे... सग ते फॉले... ज ते सगळे फण... मज्जा वाटली पावसाळ्यात त्याला करायला.
म्ह ते लहान लहान छोटे पोर होते ते माळळा.... वर उतरले खाली तेथच हुंधडत होते ते.
हो ना हा हा हा तेच ना बरं वाटत छान वाटतं पावसाळ्या म्हटलं कि मस्त.... मजा य... हम्म हम्म. खायची पण मजा वेगळीच असते पावसाळ्यात प्र हा झाले बरं मॅडम तुमच्याशी बोलून खूप.... छान वाटला तुमच्याशी बोलून खूप छान वाटला ह् बरं करा कॉल परत धन्यवाद.